हॅलो.
माझा कॉल कस काय लागायला.
तुझा लागलाय मा मी तुला लावायला लागण झालाय.
ह
या कॉलची मर्यादा पूर्ण झाली म्हणून सांगायलाय आ
मला एकदाच लावलाय
तुझ पूर्ण आढीव सेकंदमध्ये का
ह्
हा
माझ कूठ पूर्ण झाल
पूर झाल नाय
बोल ना झालाय करुन माझा
काय माहित कास झाल
तुला लाग ना काय मला.
मला तुझा लागण झालाय फोन. त्या कलासाठी कार्य समाप्त झाले सांगा आता माझ आता माझ सत्तवीस झाल्यात. आणि तीनच न्स राला तीनचा्समध्ये सला पा कोणतरी
आता कोणाला लावणार तुही.
मिनटंघ तीन पाच मिनटंम्हाला एकशे ऐंशी मिनटं तुम्हाला एकशे ऐंशी,
आता आता अ मृताला पण लावू नको नाहीतर मग ते होणार नाही.
हो आता ते विचारयलाववे कन्फर्म कुणाला तरी.
कॉंफॉर्म लागतंय का बगुन मग करायला लाव.
व्हय व्हय.
बर बर चालतंय ठेऊ का.
हा ठीव.